हॅलो, बोल काय करतेस?
काय नाही बघ, आताच झोपून उठलेय, आताच झोपून उठलोय म्हटलं. तुमचं काय चाललंय?
माझं चालूय बघ क्लिनिकच चालू आहे, घर क्लिनिंग, आज सु - ते ना मला पण, तर म्हटलं तेच करावं घरातलं, हं.
पाऊस वगैरे आहे का नाही तिकडं?
पाऊस तर नाहीये, पन असं आबाळ वगैरे आहे बघा आलय.
हा, इकडं आत्ताच पाऊस पडून पार गारा पडून,
हो का, इकडे नाही काय तस, हा.
नाही अ-
बघा काय पण, अच्छा अच्छा, इकडं नाही काही, म्हणजे वातावरण झालंय तसं दमट-दमट, ''असं वाटतय पाऊस येल, पण नाही अजून काय, ''
''नाही, इकडं जरा ते जत्रा असली का नाही, त्या टाइमाला एकदा तरी, '' पाऊस पडून जातय त्यामुळे, त्यामुळे पडला अस-
''हां, त्याच्यामुळे झाला असेल, गावाकडं लवकरच पडतोय. ''
''होय, पण बरं झालं की, '' लय गरमी होते, हा.
म्हणजे, गारा पडल्या का तुमच्याकडं?
आता एवढं पण नाही, उगं थोडसं, दुपार- ''खरं सकाळपासून दुपारपर्यंत, लईच गरम होत होतं ना, '' घरत बसु वाटण झालतं. सगळीकडचे फॅन चालूच, ''म आता जरा असं बरं वाटायला लागलंय, जरा पाऊस पडला. ''
''पाऊस पडले की जरा थंडावा, थंडावा लागतो. ''
''व्हय, खरं आता तेवढंच उकडणार उद्यापासनं आली. ''
''तेवढंच, हो उद्या अजून थोडासा पाऊस पडला तर ठीक. ''
व्हयं
''आम्ही तर ते घराला नाही का तिकडे गावी, स्लापला कलर लावून घेतले. ''
''व्हय, तेच्यान गार राहतये. ''
''गार राहत त्याने, एकदम असं एसी सारखं थंड थंड, ''
मग बरं हाय,
हो, भारी गार लागते. तिकडं नाही अजून तसं काय, इकडं आमच्या- हं हं
''तुम्हाला काही करताच येत नसेल, तिथं त्या घराला. ''
''नाही काही, इथे ऐसी कुलर लावल फक्त इथे ऑप्शन, '' फॅन आणि कूलर,
''ते कूलरच वार तरी कुठं गार येत, सगळा गरम-गरम, ''
''गरम गरमच, थंड पाणी ओतलं तरच‌ येते. '' ''आम्ही काय करतोय, आईस टाकतो आम्ही. ''
हां हां हां
आईस टाकतो कुलर मध्ये, पाणी वतायच, एक दोन वाट्या आईस टाकायचं गार- गार वारा येते.
होय, हां हां. ते आमचे तर कुलरमध्ये टाकलं ना, आईस वगैरे सगळं चिकट-चिकट- ''त्याची हवा येते, त्यामुळे पलंग तर कोपऱ्यात च ठेवले हां. '' काय झालं काय माहिती त्या मुळे फॅन वरचं जोर आहे सध्या तरी.
काय कामचं तर वारं कुठे येतेयं घा. गरम - गरम, वरून आवाज. आवाज पण, सहन करा.
उकडा बी. हम्म, आता लाईट पण गेली आहे. बघू आता कवा येते.
हम् गावाकडं ते एक लय प्रॉब्लेम लाईटच्या.
हम्म, पाऊस आला की लाईट घालवते. पाऊस पाऊस चालू असताना घालवत नाही. पाऊस गेल्यावर लाईट घालवते. पहा दोन तीन तास सोडतं येतचं नाहीत परत तुम्ही जावा खडकल्या तर
पावसात उलट्या बंद करायला पाहिजे पावसात उल आणि मग नंतर हे करायला पाहिजे.
हा ते तसं करत नाही, नाही तसं करत नाही ते उलटच करतात सगळं.
हम्म,
असं करयं इकडं नुकसान होतयं ना. बाकी यंत्र मागायचे तेन थोडं पाहिजे.
अच्छा,
लाईट बंद ठेवलं तरी त्यातलं त्यांत तर आज आणि गुरुवार आहे आता उद्या हा. ते तर आहे आता पावसामुळे शेत, आणि बागच पण आंब्याचं तर काय खरं नाही या वेळ. तिकडं मराठवाड्याकडे लईचं पाऊस चालू आहे. हा.
हा सगळे आमच्या पण खाली पडून गेलेतं. त्याच म्हणजे लूजचं का कांडी असते तसं पडून जात्यातंय. आवाज येतोयं. हॅलो! हो तुझं थोडं आवाज कट होतोयं.
ते जरा रेनचा प्रॉब्लेम, इकडं रे जरा जास्तं
हा हा हा. बाकीचे घरचे बरं का सगळे.
आहे ताई सगळे व्यवस्थित आहे. हा बाळ काय म्हणतंय तुमचं?
झोपलयं बघ. ते झोपल्या म्हणूनच काम करायला लागले, नाहीतर ते असल्या ना काही करू देत नाही. मध्ये - मध्ये करते अ - नाही अगं नाही - नाही अजून. आता ऍडमिशन घेतलंय अ काय दहा एप्रिल पासून, काहीतरी स्कूल चालूयं हम्म, मग जाईल स्कूल ला नंतर
हा हा हा म तुम्ही इकडं ऑफि इकडं कॉलेज ला गेल्यावर घरात तिच्यापाशी कोण असतयं? वर्क फ्रॉम होमच चालूयं काय? हा.
त्यामुळे काय नाही मला टेन्शन त्याच हम्म तुझं काय लास्ट इयर असेल अगं
नाही आता फर्स्ट इयर चालू हाय हा. अजून पुढच्या वर्षी लास्ट इयर
लास्ट दोनच वर्षाच न
होय
हम्म हम्म काय प्रोजेक्ट वगैरे लागलं तर सांग. प्रोजेक्ट असं आहेत.
हाइत काय बर बर नाही आता चालू आहे आमचं बी या सेमीस्टरला असतंयच ना मीनी प्रोजेक्ट.
हो मीनी असत ना पण फायनल ला मोठा असल हम्म हम् आणि हे काय म्हणायचं बर हा इंटर्नशिप असेल ना तुम्हाला आता हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय हॅलो हॅलो आवाज कट होतोय तुझा येत‌ नाही आवाज हॅलो हॅलो हॅलो